हॅलो हा कुठून बोलताय तुम्ही?
मुंबईवरन.
मुंबई नेमकी कुठे राहाता?
याला, ठाण्याला बोला ना.
ठाण्याला, ओके ओके नवीन आहेत का तुम्ही ऍप मध्ये?
हा म्हणून, त्यासाठी चालू केलेल आहे ऍप्लिकेशन पण त्याच्यामध्ये ते समजत नाही.
अरे अ दहा मिनिट दहा सेकंद कॉल चालू ठेवायचा, कोणाला का असे ना
हं नाही माझं ते कॉलचं ऑप्शनच येत नाहीये ते.
नाही येत का, तुम्ही मला केल तर नाही येणार का?
नाही दिसतच नाही ते
अजून म्हणजे फोन अ फोन ओ फ्रेंड टास्क दिसत नाही का, अजून तुम्हाला?
काहीच नाही मला म्हणजे कॉर्डिनेट म्हणून का न्यू टास्क अ दिस कॉर्डिनेट अ कनेक्ट युअर कॉर्डिनेट असं म्हणताय.
हा मग तुम्ही लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं नसेल दोन लिस्ट होत्या. दोन लिस्ट मध्ये नाव आलं नस हा मग बरोबर आहे, मग तुमचं मंडे ला लिस्ट लागेल आता. तिसरी लिस्ट मध्ये येऊ शकत, हा त्याच्यानंतर मग
हे काय वर्क बेसिस आहे मला समजेल का?
हो हो, ते काय करायच फक्त अशे तुम्हाला तीन तीस कॉल दिले जातील
हा
तीस कॉलपैकी तुम्ही प्रत्येक मेंबरला जे ग्रुपमध्ये दिसतायत तुम्हाला फक्त ग्रुप मेंबर्स, त्याच्यापैकी तुम्ही प्रत्येक ग्रुप मे मॅसेजला म्हणजे मॅसेज करायचा. त्या मेंबर्सला आणि सांगायच की तुम्ही फ्री आहेत का? माझ्याशी दहा मिनिट बोलायला असं, म्हणजे असं काय नाय की दहा मिनट बोलायला पाहिजेल पण तिथे ना सेकंद चालतात, आपण आता बोलतोय ना. तर माझ्या मोबाईलला सेकंद चालूयेत, दहा सेकंद झाले की म्हणजे आपण प्रत ज्या मेंबर तीस मेंबरशी जर आपण दहा मिनट जर बोललो तेवढे आपल्याला इन्कम वाढेल. आणि आपला कॉल वेस्ट गेला तर आपले त्याचे पैसे मायनस होतात.
कशातन मायनस होतात पेमेंट मायनस होईल आपलं.
हो मायनस होईल. पेमेंट कमी पडतं ना मग आता मी तुम्हाला आहे ना आता मी तुम्हाला पाच वेळा कॉल करू शकते कारण आता तुमचा लागलाय म्हणून मी तुम्हाला पाच वेळस करेल. जेव्हा तुम्ही लिस्टमध्येध्ये नाव आलं तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तुमचा एक तुमचा एक कॉल मला लागला तर तुम्ही मला पाच कॉल करू शकताय म्हणजे एका मेंबरशी पाच कॉल बोलू शकता. य आपण एक पाच वेळेस म्हणजे ते फक्त सेकंड ठेवायचे चालू असं.
राईट आहे पण हे आता रिगार्डिंग आहे बोलण्यासाठी पण बोलणं ही गोष्ट ग्रुप मेंबर मध्येच बोलायचं का आपण
हो हो हो गप ग्रुप मेंबरस सोबतच. जिथे ते ग्रुपमध्ये जेवढे लेडीज असो कोणी का असे ना फक्त कॉल करायचा.... आणि मी अशा ऍप बद्दल मी तुम्हाला कॉल केला एवढंच सांगायचं. आणि दहा सेकंद बरोबर कॉल चालू ठेवायचा आणि दहा मिनिट झाले का आपो आपणच कट करून द्यायचा फोन असं कमीत कमी एका मेंबरला पाच वेळेस तरी कॉल करायचा तुम्ही नवीन य का आता
मी नवीन येत म्हणून मी त्यासाठी विचारलं मला समजून घ्यायचं म्हटलं क की डिटेल माहिती तरी कळल
हा आणि मला झालं एक दीड एक दीड वर्ष झालाय मला काम करून त्याच्यात
हो का?
हा पण हे कॉलिंग हे नवीन आहे म्हणजे अजूनपर्यंत तर आलेलं नव्हतं पण हे फर्स्ट टाईम येत आहे. कि कोणाला तरी कॉलिंग करायचं आणि त्यांच्याशी बोलायचं.
ओके थँक्यू मला वाटलं की नॉर्मल तुम्ही कॉल करा तुम्ही याच्यावरती कॉल केला मला याच्यावरती कॉल येत होता येत समजतच नव्हतं काय करायचं ते बरोबर थोडं गाईड करालंतर चांगलं राहिलं.
तुम्हाला मेसेज जर आला ना कोणाचा असा विषय तर बोलायचं की तुम्हाला क्रॅप बद्दल बोलताय का तुम्ही माझ्याशी आस म्हणजे तुम्ही आता जर आता तुम अजुन लिस्ट नाव आल आणि म्हणज एक दो जणां कॉल रिसव करा तुम्ही म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. कोण कसं बोलताय. म्हणजे तुमच अजून, माझ्या पण अजून एक सिस्टरिचं लिस्ट ला ऍड म्हणजे नाव चालेल नाही अजून मग तिला मी सांगते असं असं कर तू
पण त्याला काय तुम्ही रेफरल नंबर टाकलेल रेफरल नंबर वगैरे टाकलेला काही
अ तुम्ही फॉर्म भरला होता का?
मी माझा फॉर्म फिलअप केलेला आहे याच्यातून ऍप्लिकेशन मधून त माझा
आपला ऍड म्हणजे तुम्हाला ते लिस्ट मध्ये नाव येणारच. थोडा वेळ लागतो आता कमीत कमी शंभर एक लोक पण नाही अजून ऍड केलेली त्यांनी थोडं थोडं म्हणजे पहिली लिस्ट
आपण याच्यामध्ये द मला एक मला एक मी फ्रँकली सांगा याच्यामध्ये मग बोलायचं काय आपण कोणाला कस डायरेक्ली विचारायचं आपण
काय नाही की असं नॉर्मल
जसं लक्षात आलं तुम्हाला लक्षात आलं मला तुम्हाला काय म्हणायचंय, लक्षात आलं तुम्हाला मला काय म्हलायचं. कारण मी त्यां जनरली आपण अस डायरेक्ली कॉल करून बोलायचं, पण काय विषय काढायचा, काय बोलायचं त्याच्याविषय विचारला म्हणून. बाकी काय?
आता कॉल करायचा आणि सांगायचं की मी अ तुम्हाला टास्क साठी फोन केलेले आहे असं. तर मला दहा मिनिट तुमच्याशी व म्हणजे एक वेस्ट करायचं आहे तसं काही दहा मिनिट मग थोडंफार नॉर्मल बोलायच आणि फोन बाजूला ठेवून द्यायचा ताई तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही फोन बाजूला ठेवा मी ठेवतो फक्त दहा सेकंड दहा मिनिट
आणि याच पे आउट कस याचा पेआउट कस भेटतो आपल्यांना
आता ते एवढं भेटेल ना तुम्हाला नंतर तीस कॉलिंग झालं का तुमचं
आज कॉलिंग झाल्यानंतर ॲग्री आहे पण ते कॉलिंग वरती कसं बोलाय लागेल मला ते समजायचं म्हणून मी म्हणतो याच पे आउट कसं आपल्याला अरे पेमेंट कसं आपल्याला समजेल आपल्यांना येईल पेमेंट कुठे जमा होईल अस म्हणतो
पेमेंट आपलं वरती पेमेंट म्हणून ऑप्शन आहे ना एक पण ते अजून नाही ते तीस कॉल झाल्यानंतरच
चालू होईल ओके
हा तीस कॉल झाले का मग त्याच्या वर पेमेंट म्हणून ऑप्शन आहे
हा आपण कुठलेत आपण कुठे प्रॉपर नाशिकचे
कर्जत कल्याण कर्जत हा हा बदलापूर साईड
हो माहिती माहिती माहिती माहि ती माहिती अक्चुली क्चली मला म्हणजे मी जसं एक विचारलं मी माझी लवकर पर्सनॅलिटी लवकर शेअर नाही करत तिच्यासाठी विचारलं मी एक रोडला सर्व लेडीज आहेत कसं बोलायचं
हा आणि ना सर्व जास्त करून लेडीसच आहे याच्यात म्हणून आता तुम्ही एक दोन जणांना कॉल केला तर तुम्ही दोन नंबर मध्ये बॉईज भेटले जास्त करून लेडीजच आहेत ना ह्याच्यात आणि ना हे मुलांसाठी नव्हतं पहिला मुद्दा हे मग कस काय ऍड काय माहिती आमच्या वेळेस म्हणजे जेव्हा मी जॉईनिंग झालेली होते तेव्हा अलाउड नव्हत फक्त गर्ल्स साठीच होतं पण मग असेल त्यांनी केलेलं
म ते मलाही नाही माहिती ऍक्च्युली पण बेटर आहे चांगलं चांगलं ऍप
आता मला जेव्हा माहित पडलं अस की फॉर्म फिल करायला मुलं पण असलं तर मी माझ्या मिस्टरना पण जॉईन केलं असतं पण माहित नाही ना याविषयी काही
ते ऍक्च्युली ते मला माहित नव्हतं माझ्या फ्रेंडनेच मला सांगितलं की असं जॉईन करा म्हणून तुम्हाला जॉब करत करता येते मी त्यांना बोलो तुम्ही करा तुमच करा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण ती म्हणजे करायच म्हणजे बोलताईल म्हणजे मला बोल बोलत्यातच
समजा तुमचं तीस कॉलिंग झाले जेव्हा तुमच आयडी वगैरे मागितलं असल ना यू पी आय आय डी म्हणा अकाउंट म्हणा नंबर तर असे ज्याच्यात आता तुम्ही पैसे वगैरे टाकताय तुमचे अस कुठलंही अकाउंट देऊ नका म्हणजे एक कोणी सांगणार नाही तुम्हाला मी सजेस्ट करते
नाहीत थँक्यू बरं झालं तुम्ही सांगितला
पैसे वगैरे पण ते काढू शक
आहो मला तोच डाऊट आहे मी तोच डाऊट आहे मला कारण की कार्या अप्लिकेशन विषयी पहिल्यांदी पूर्ण इन्फॉर्मेशन काढत करतोय त्याच्यानंतर पुढे जॉईन करतोय सगळं मी सर्चच केलंय त्याच्यानंतर पुढं करतोय
पैसेच ठेवायचे नाही त्या अकाउंटमध्ये असं माझं म्हणण आहे हा मग तुम्ही चालू करू शकताय काय प्रॉब्लेम आहे त्याला मग काहीच प्रॉब्लेम नाही चालू हो चालू करू शकताय फक्त अकाउंट हा हा बोला ना
म्हटलं याच्यात जॉब करून पण तुम्ही करताय का तुमचा का तुम्ही आवताही पाय
नाही मी घरीच असते लहान बाळ आहे ना माझ आता घरीच असते मी
ते कारण आता मी कस मी जॉब जॉब वर सांगतो मी जॉब पण करतो आणि एक साईड इन्कम म्हणून मला एक साईड बाय साईड करायचं होतं कारण की मला बघायला गेलं मॉर्निंग अवर्स आणि इव्हनिंग ह नाईटचा अवर्सचा जो आहे ना
आणि हे नेमकी आत्ताच कॉलिंग आता रात्रीच आपण कोणाला विचारलं ना अस मेसेज करून रात्री कोणी हे नाही करत हाच टाइमिंग असतो कॉलिंग करण्यासाठी
नाही बघू आता तुमच्या तुमचं काय नाव बोलले?
कल्याणी
ओके ठीक आहे माझं नाव पंकज राहू द्या जाऊ काही फो
हा हा नाही नाही आता तुमचं तुमचं जेव्हा लिस्ट ला नाव येणार ना तेव्हा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही पाच कॉल माझ्याशीच करा पहिले म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मग तुम्ही नंतर अजून अ म्हणजे पाच कॉल एका मेंबर्सला पण पाच, पाच कॉल करू शकतो मी आता ग्रुपवर तुला तेच विचारलं की एका मेंबर ला किती करू शकतोय तिला दोन कॉल केले पण तिसरा कॉल लागतच नाही तिचे कॉल माझे कॉल दोन कॉल वेस्ट गेले आ परत मग तिला म्हटलं माझ्याशी कॉल करू नको मी ही तुला करणार तु दुसरा मेंबर शोध कारण माझे कॉल वेस्ट होताय पेमेंट कट होत होते ना मग, अस कॉल जर लागला नाही ना मग ते सोडून द्यायचं त्या मेंबर्सला
मला एक सांगा पेमेंट जे कट होतय आपण जे पेमेंट जे अर्न केलं त्याच्यातूनच कट होता का पैसे?
आपण पेमेंट करतच नाही ना त्यांना
नाही पेमेंट नाही करत, आपण जे अर्निंग करतो अर्निंग म्हणजे आपण जे कमवतो त्याच्यामध्ये जे कॉलिंग वरती पैसे कमावतो त्याच्यातुनच आपली कटिंग होतात
हो हो ते कट होतात कमी पेमेंट प्रत्येकाला वेगवेगळी पेमेंट पडते आत्तापर्यंत मी त्याच्यात तीन साडेतीन हजाराच काम केलं याच्यात आतापर्यंत आणि ते असं कंटिन्यू नाही राहत एक महिन्यातून महिन्यात आता ह्यावेळेस महिन्यात हे आलं तर एक महिना गॅप पण होतो परत दुसऱ्या महिन्यात यत असं कंटिन्यू नाही हे ते
तुम्ही बघा बर का काहीतरी वेगळा असायचं आपण करतो
मला, मला माझे मिस्टर नाही म्हणत होते पण असतात माझ्या अकाउंटला पैसे मी सगळे पैसे त्यांच्या अकाउंट ला टाकले म्हणून हे काम करते
नाही तुम्ही करताय रिस्क रिस्क काय माहिती आहे का आपले डॉक्युमेंट येतात आता आपला व्हॉइस कॉल जो आहे ना आता बघा कारण मी माझ्या एक फ्रॉड मागे पण माझा झाला होता नॉर्मल मला फेसबुक ला कॉल आलेला
मग मी काय तेच सांगतेय तुम्हाला आता ज्याला पण कॉल करणार ना आपले डिटेल म्हणा आता पण होतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला आयडिया नव्हती म्हणून आता मी प्रत्येकाला काय करते माहिती कॉल करते कुठून आहे काय बोलते आणि तुम्ही फोन बाजूला ठेवा फक्त दहा मिनिट फोन चालू ठेवा कट करून द्यायचा म्हणजे आपल बाकीच्या गोष्टी तिथपर्यंत जाऊच द्यायच्या नाहीं
हा मला तुम्ही याच्यावरती बोलताय मला तरी याच्यावरती भीती वाटते तुम्ही नॉर्मल कॉल करा काय वाट ना बरं.
बरं बरं ठीक हे, ठीक हे आता किती मिनिट झाले तुमचे एक मिनिट अ आत्ता. आता तुम्ही फक्त पंधरा वीस मिनिटं ठेवा. म्हणजे नऊ सेकंद झाले की एक सेकंदात माझ कॉल कम्प्लीट होईल.
झालं दहा मिनिट कंप्लीट होईल आता.
नवू लां, नऊ चाळीस झाले ना?
नऊ पंचेचाळीस.
आता आपण हे जवळ बोलतोय नही हे काहीच बोलायचं नाही, मी मेन कोणाशीच बोलली नाही.
मं बरंजाल राईट राईट सेफर साईड चं बरंझालं. तुम्ही मला सांगितलं कारण गोष्टी काय माहितीय का अंडरस्टँडिंग बघा आय आय तुम्ही पैसे कमवताय मी पण पैसे हूं हूं! हा म तोच मी आ ता मेल केलाय त्या कंपनीलापण, मी बोलतो तुम्हाला सांगेल तुम्ही काय लागत असलं डीटेल.
मी त्यांना मेसेज करते तर ते मला बोलतायत की तुम्ही ग्रुपला मेसेज करायचेय. पर्सनल मेसेज करायचे नाही, अस बोलताय त्यां मी त्यांना मला एवढ प्रॉब्लेम येत होती मी ओल्ड हे, मी जुनी मेंबर्स आहे त म माझ लवकर चालू होतच नव्हतं, मग मी त्यांच्याशी केला न्यू मेंबर्सला तुम्ही ऍड करताय.
टेन मिनिट कंप्लीट झाले तुम्ही नॉर्मल वाटल्यास त कॉल करा. सांगतो मी तुम्हाला, झाले टेन मिनिट.